हां
अग टाइम लिमिट खूप लवकर संमपत का काही लेडीज चे तीस तिस झाले. आज सकाळी जेका डीजला कॉल केला तर तीच पूर्ण झाल्या त्यांचे.
मग समोरंचे कॉल त्यांनी कमी घेतले असतील ना.
तेच असेल कदाचित.
ते पण असू शकत किंवा मग त्यांच स्पीच कमी पडत असेल आपलं कसं इफेक्टिव्ह जे स्पीच टायमिंग आहे ना
आपण मग पेमेंट ला फरक पडतो ना ग मग पेमेंटचा फरक पडतो ना म असं होत ना.
हम्म ते पण आहे.
तर समोरच्या आपलेच कॉल होऊन नाही चालत ना समोरच्याला
समोरच्याला पण टाइम द्यावा लागतो ना मग काहीत हो
मग काही लेडीज आहे ना काय करतात स्वतःचे कॉल कम्प्लीट करून घेतात. आणि थांबा करू असं करून करून ये ना अ स्वतःचा वेळ म्हणजे
स्वतःचा टाइम अ ह ते चुकीचच आहे कारण एक आजींचं मी बघितलं
अठरा एकोणावीस कॉल समोरचे घेतले आणि अठराच कॉल माझे झाले.
माझं पण तसं झालेलं म्हणजे समोरच्यांचे माझे कॉल कमीच झाले अगं ते हे झालं ना डिस्कनेक्ट होत होतं ना ते
हम्म
काय काय जणांचे तर असेच कॉल आले एक सक एक मिनिट पण नीट बोलणं झालं नाहीय. कट झाले तसे वाया गेलेले कॉल
हम्म हम् माझी वीस मधून तर ते काय मी
माझे चोवीस मधले पण तीन तर वेस्टच गेलेले होते एकवीसच कॉल पकड माझे
अच्छा दिसलं गौरी म्हणे मला पण आले म्हणे काल
हो हो सांगत होती मला मला तिला पण मी तु सांगित उठल्यावर मी तिला ती झोपलेली मग तिला मी काहीतरी अ ती साडेसहा ला काहीतरी उठली तेव्हा मी तिला बोलले आल्या असीन नीट बघ मग तिने एकदम झोपेतच तिजं चालू होतं जेव्हा बघितलं ना तिनं ताडकिन उठूनच बसली.
मला बोलती अग आलीये ना
हम्म.
बघ जाऊ दे म्हणलं काईत
नाही ऍट ए टाईम अ त्याच मिनिटाला आपल्याला चार अठ्ठेचाळीस काही चार साडे चार अशा दरम्यान तिघं चौघांनला उम म्हणजे एकाच टायमिंगला आलेले. ते आपल्याला सगळ्यान
हो हो आणि अजून एकीला पण विचारलं ना तिला पण आले होते.
हो ना.
हो हो पण अजून कधी ह्याच्यात कधी येतात म म्हणजे अकाउंटला कधी जमा होतील काय माहीत
ते सात आठ दिवसातच होत. त्याची घाई नाही त्याचे ते होतातच ते माद माझं बघ दोनशे एक रुपया सुरुवातीचा पिंडी ते पेंडिंग होतं ना ते क बरोबर सात आठ दिवसात आलं मला म्हणून मला दोन दोन तीन वेळा अनुभव आला ट्रानस्क्रिप्शनच भी तेच झाला. चारशे अठ्ठेचाळीस रुपये आले ना माझे ते पण माझे पंधरा दिवस दाखवत होतो येईल येईल येईल सात आठ दिवसात त्याच त्याच पेमेंट पडलं.
बरं झालं.
काही करतात लेडीज काय करतात कि नाही एवढे दिवस झाले अजून पेमेंटच दमच नसतो ग किती मेसेज करतात
त्यांना हे दिसत नाही की आपण काम कधी करायला चालू केलेत आपले काम किती दिवसात संपले त्यांनी ते बघणार करणार मग तुमचं ते पेमेंट तिथं एक फक्त शो होणार मग ते अकाउंट वर येऊस तोपर्यंत अजून एक
मग ते काय करत्यात ग बाकीची ते पेंडिंग वर का ठेवतात कारण आपण काहीतरी ऑन द वे म्हणजे जसे काही कॉल चालू आहेत आपले वाले मग ते जसं जसं चेक झाले तसं तसं त्याच्यामध्ये ऍड करता येत ना आता तू म्हणे नाइंटी सिक्स तुझे झालेले होते बरोबर त्यांनी जर ते पेमेंट करून दिलं असतं तर तुझं हे परत सेपरेट आलं असतं. मग त्यांनी त्याच्यातच इन्क्लूड केलं ना हे
हो माझं त्यातच वाढवलं या ते दिलेच नव्हते त्यांनी का त्यातच वाढवले आणि कसं आहे माहिती का मी आता बघित तल माझं चालू होतं नवीनच आहे त्यामुळे मला काही माहिती नाहीये पण अ बाक किशन्स बतत आलं का दिसतंय का दिसतंय का मी म्हंटलं माझं कंप्लीट झाल्याशिवाय मी बघणारच नाहीये जाऊ दे म्हण काय काय बोलू आता
नाही, मला बघ मी तुला बोलली होती ना माझे दोन अ, म्हणजे दोनशे एक म्हणजे फोन, हे भरलं ना डिटेल भरली ना लगेच दाखवलं. आणि काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर आलं पण ते पेमेंट तिसऱ्या दिवशी तीनच कॉलला आलं होत माझं
हो माझं पण काहीतरी इश्यु आहे तीन चार कॉलला दिसत होतं मला पण काहीतरी
हम् मला आता असं वाटतंय ना मला असं वाटतंय ना माझं आता जास्त नाही येणार कमीत कमी पाच सहाशे रुपये तेवढंच येईल, असा अंदाज आहे, दोन पर्यंतच जाईल मी.
अच्छा, बघाव लागेल आता ते आल्याशिवाय काय आपण कन्फर्म सांगू शकत नाही.
आपले काल, तुझे तीन माझे तीन नाही, तुझे चार माझे चार असेच काहीतरी आठ कॉल झाले होते वाटत, सहा का आठ हा, सहा झाले होते ना. सहा आणि अजून एका लेडीजचा घेतला. अजून एक लेडीजचा घेतला होता. तर ना असे सात, आठ कॉल राहिले होते, आठ कॉलचं पेमेंट येईल मग तेवढं. बाकी तेवढंच, बाकीचा आधीच आलेलं आहे. बरं आहे ग हे असं आहेत, हे स्टॉप
त्यात ग, घरात बसणाऱ्यांना आता बघतीस ना सगळ्या गोष्टी बघतोय आपण आणि सतत लोक लोकांना आमच्या आपल्या घरच्या, असलं तरी पण सारखं मागायला पण आपल्याला नको नको वाटतं ना, याला द्या, त्याला द्या.
पैसे जेव्हा दिसतात ना श
मला, मी तुला खरं सांगू, काल मला तुला बोलले ना, की, आम्ही इतके म्हणजे आता एकच वर्ष झालं मी जॉब सोडला. मुलगा सहा महिन्याचा राहिला तेव्हा सोडल्यापासून तर तो सहा महिन्याचा झालायं. तर आता, एक वर्ष बरोबर झालं. मला या जुलैमध्ये.
हम्.
सोडून, तर आता कस तेवढं दिवस? वर्षभर आपण कधी आपल्या बँक अकाउंट ला, एक रुपया येत नाही ते माहित आणि अचानकपणे पण आता परत काहीतरी कामाला सुरुवात केलीये आणि दिसलं ना असं की काल मला एवढं, भले ती छोटी अमाऊंट असली तरी सुद्धा इतकं असं वाटत होत ना, की केलं बाबा काहीतरी स्वतःच, स्वतःच होत हा. म्हणजे खूप बरं वाटला आम. आणि असं छान वाटत होतं की, आपण लगेच आपल्याला ना म्हणजे असं स्वतःच करणं आणि समोरच्याांकडून मागून घेणं यात लई फरक हाय.
लेडीज. विड्यानी तर, जॉब करणाऱ्या त्यांनाही कळत आपण मलाही भरपूर वाटत की म्हणजे, जेव्हा मला कोणी पैसे द्यायचे ना? आणि मी जे सांगितलेत माझे एत तरी समोरचा व्यक्ती सहाजिक म्हणायचा, तुझे कसले पैसे? तू कुठं कामाला गेले होती?
म तेच, मग आणि कसं माहिती ए? आ, लहानपणापासून म्हणजे सवय होतीच असं तर, आई वडील दोघं पण कष्टच करत होते. पण अ म जसं त्यांचं पण बघितलं आपण, की बाबा नको आता आपण आपल्या शिक्षणाचा केलंय, तर बाहेर कशाला आजून जास्त जायचं. मला वाटतं माझं जसं बीकॉम संप, बीकॉमच्या आधी पण मध्ये मध्ये कसं मी स्पोर्ट्स मध्ये होते ना? त्याच्यामुळे मग ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नाही का ते, मुलांच स्पोर्ट्स ऍक्ट अकॅडमी चालू असते, मग तिथे मी शिकवायला वगैरे म्हणजे जात होते. ते बोलवत होते, म्हणजे तिथं मॅडम एक होत्या त्यांना माहिती झालं होत ना. मी स्पोर्ट्समध्ये होते आणि नॅशनल वगैरे झालं होतं माझ.
हुं.
मग ते मला बोलवायच्या मग ते तुला सांगून त्यांनी सहा ए सॉरी, एका महिन्याला फक्त तिथं काही जास्त पैसे देणार आहेत. ते सहाशे का सातशे रुपये फक्त पहिलं पेमेंट झालं होत. माझ विचार कर. म्हणजे मी ते पण, आपल्याला खूप वाटत होतं.
खुपअ
त्यावेळेला आणि तसं करत करत परत बीकॉम कमप्लीट असं नाही झालं. एक्झाम फक्त मला एप्रिलमध्ये परीक्षा दिली असेल कि, लगे मे महिन्यापासून दुसरं, मैत्रिण तुला बोलली ना कि, ती अ ब्लड डोनेशन कॅम्पला वगैरे जायची तर, ते मला फक्त विचारल, की तुला ते बरं म्हणजे पटेल का बाबा काम? असं असं गावी वगैरे घेऊन जातात आणि सगळं त्यांचच असतं, आपलं काही नाही पण फक्त त्या ब्लड बँकेपर्यंतच जायचं असतं.
तर त्यांच्यासोबत असं जायचंय तिथं, नाश्ता जेवण वगैरे असतं. तुला काही डब्बा वगैरे आणायच नाही, काहीच नाही. पण तुला ते काम आवडेल का? तू करशील का? पण आपली जिद्द असंते ना. नाही मी करेन बाबा होईल मला. मी करेन का तर आता हातात तर काहीच नाहीये पण, आई वडिलांना पण आता त्रास नाही द्यायचा हाय तर आपण कसं लगेचच? हा ठीक आहे. मी लगेच त्या कामाला सुरुवात पण केली. ते पण काम काहीतरी वर्षभर केलं.
अरे बापरे!
लगेच दुसऱ्या हा दुसऱ्या सरांन घराजवळ एक अ सी एस होते. असे मग त्यांच्याकडे परत मग अकाउंटिंग च जॉब करायला लागले. तिथे एक सहा सात महिने केले. मग नंतर आमची एक कंपनी होती. डेटाइन ती कंपनी होती ती यु एस ए कंपनी होती, मग तिथे बॅक ऑफिसला कोणाच्या जॉब लागला तर तो कंटिन्यू पाच वर्ष केला
म्हणजे
आणि असं केलं म्हणजे कस नंतर लग्न झालं तरी पण लोक कोरोना पण होता आणि मग वरच् फ्रॉम होम होत मग ते गेलं आणि नंतर मग जसं ऑफिस कंपल्सरी केल्यावरती सोडावाच लागला तो सरांना पण असं वाटत होतं की चांगले चांगले माझे म्हणजे जाय लागलेत कारण बऱ्याच जणांशी परत लग्न पण झाले नाही असे जे जे चांगले चांगले होते ना कामं करणारे त्यांना म्हणजे ते सोडून गेले मग बर असं झालं आणि आ हो भरपूर पूर जणांचे गेले आणि बघितलं आपण परिस्थिती जवळून काय होती काय नाही खूपच असे म्हणजे जे लोक खरं सांगू कर्स होते त्यांना खायला कोण देणार आपण तर घरातच बसलेलो बर तर माझ्या मिस्टरांच कस घरून जॉब होता वर्स फ्रॉम होम च त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं वाटलं नाही
इच ना
पण ज्यांनाकडे काहीच नव्हतं तिथं गेल्याशिवाय काही पर्यायच नसेल अशी
अग त्याच काही ना तर काहींचात स्टार्टअप तिथूनच सुरु झाला कोरोना नंतर काही ते जॉन जॉब सुटल्यानंतर कोणी गाडे टाकले तर त्या आता कोरोनानातील सगळं सगळी भर बाई त्यांनी काढून टाकले एवढा सात आठ वर्षात परत
हो हो कारण म्हणजे काही जणांचं चांगलंही झालंय हो हो काही जणांचं चांगलं पण झालंय कारण आता तो मामाचा मुलगा आहे ना त्याच हॉटेल मॅनेजमेंट झालं होत
हम्म
आणि त्यांनी काय केलं कोरोनामध्ये बंद झालं ना ग आता शिक्षणाचं म्हणजे त्याचं मला वाटतं होतच आलं होतं झालंच होत मे बी पण आता कोरोनामुळे सगळं बंद झालं तर त्यांनी काय केलं तर माित का घरातून तो ऑर्डर घ्यायचा बिर्याणी चिकन बिकन जे काय असेल ते तर आज तर मुलगा कुठे मिळ का तुला ते फक्त कोरोनापुरतंच त्यांनी केलं
हम्
आणि कोरोना जसं झाला आपला बंद झाला म्हणजे असं आपलं पणच सगळ चालू झालं ना अस मुलगा अमेरिकला आहे अमेरिकेमध्ये चांगला मोठा शेप आहे तो आणि इथे जेव्हा मोदी पण आले होते ना
हम्
रेंद्र मोदी त्यावेळेला तो त्यांचं जेवण त्यांनी बनवून दिलं होतं ताज हॉटेल का कुठ तर तिथे होतं त्यावेेळेला
मग
माती का एवढा मोठा झाला आज म्हणजे इतकं पुढं गेलाय तो
खूप लोकांनी कोरोनामध्ये प्रगती केलेली माहिती आहे का नंतर
झा काही जणांचे हे पण झाले पण लोकांना ना त्यांच्या कला पण कळायला माहिती का काय आहेत त्या
तेव्हा
कोरोनामध्ये हो हो कारण बऱ्याच जणना स्वयंपाकाची आवड लागली असे ना हो हो चालेल चाल मग खर अ